बोला ना
हा काय करताय?
काय नाही.
आवरल?
नाही काय, आवरते आता
हम्म, हम्म, हम् जेवला? नाही, आता जेवण झालं बघा आज वेळ झाला जरा.
आता सकाळपासून
होय, जरा ते आषाढी एकादशीच फोटोशूट होत घरी.
हां हा
हा, त्यामुळे वेळ झाला आवरायला.
ह का.
हा, तुम्ही करत नाही का, आषाढ एकादशीच.
नाही. फोटोशूट वगैरे नाही करत, उपवास वगैरे पकडतो आम्ही.
हा म्हणजे, ते लहान बाळांचं लहान बाळ आहे ना, आमच्या घरी
हा, हा, हा.
हा, तेच आज शूट करायचं होतं. सकाळपासून ते सगळी गडबड म्हणजे, हे चालू होत त्यामुळे आज वेळ झाला जेवायला ते.
हा, काय.
हम्म, हम्म,
झालं का? हा जेवण वगैरे आवरलं.
हम्म, हम्म, मग काय सुरू आहे आता?
काय नाही, मी मोबाईलच बघत होते.
हा, हा, मग, आषाढ एकादशीच तुम्ही पण उपवास ते करताय?
हा, उपवास पकडतो आम्ही.
हा. मग, ते, ते, पंढरी, पंढरपूरला ते जात नाही कधी?
नाही.
हा, हा, गाव कोणतं तुमचं?
आमच तिकडे चंद्रपूर.
हा, हा, हा.
हम्म, हा उपास वगैरे पकडतो आणि इथ साईड ला मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं.
हम्म.
हा मग मंदिरात वगैरे जाऊन येतो पण आज तिकडे जात नाही आम्ही, पंढरपूर ला.
तुम्हाला जास्त असं काय नाही घ्या कि तिथं जायला पाहिजे असं जर गावी जरी देव म्हणजे मंदिर ते असलं तरी गेल तरी चालतय.
ह हा आणि आता बहुत गर्दी पण असते ना पाण्या पावसात.
हो हो हो गर्दी भरपूर म्हणजे आ आता आम्ही मध्ये ट्र्रीपला गेलेलो त्यावेळी आम्ही सकाळी पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान आम्ही दर्शनाला गेलेलो म्हणजे हा रांगेत त्यावेेळेला आम्हाला सकाळी आठला दर्शन मिळालेलं. म्हणजे खूप म्हणजे खूप सकाळी आठ वाजता हा.
मग गेले किती वाजतात?
पहाटे तीन ला गेलेलो.
म्हण तेव्हा तो ते तीन वाजेपासून मग रांगेत लागले तुम्ही?
हा तीन वाजता बरोबर आम्ही रांगेत होतो.
हा हा.
त्याच्यानंतर बरोबर आम्हाला सकाळी आठला दर्शन मिळालं.
हा काय.
हा म्हणजे खूप म्हणजे खूप आणि ते इथं मेन म्हणजे काय प्रॉब्ल प्रॉब्लेम झाला आता कि सहालाच दर्शन सुरू करतात, तुम्ही किती पण लवकर जा.
हो का
हा पण माणसं सगळ एक म्हणजे रात्रीच एक दोन वाजल्यापासून सगळे रांगेत म्हणजे हुभाच राहिलेली असतात दर्शनाला म्हणजे भरपूर मोठी रांग असते भरपूर म्हणजे भरपूर आ आता तर् आषाढी एखादशी असल्यामुळे सगळं पूर्ण म्हणजे पूर्ण भरलेलं असते तुम्हाला दर्शन मिळणारच नाही. एक अ हा एक दिवस पूर्ण दोन दिवस पूर्ण असं रांगेत थांबायला पाहिजे.
हा ना.
एका दिवसात नाहीच दर्शन मिळू शकत.
जाऊन पण दर्शन चांगलं होत नाही काही नाही त्या भीडमध्ये अजून पाण्या पावसाचं नाही का,
हा आता कसं आता मध्ये पण पाऊस जास्त झाल्यामुळं सगळं ते इंद्रायणी नदीचं पाणी आलं मग त्यानंतर ते आळंदीला जायची पालखी परत गेली,
हां.
हा मग ते मध्ये तसं झाल्यामुळे परत सगळा प्रॉब्लेम झालाय ना.
हम्म कारण की इथे रस्ताच नव्हता पूर पूर्ण पुरा च पाणी साचलं हो
हा हा हा मग ते आषाढी एकादशीला कसं आषाढी एखकादशीला आणि कार्तिक वारी म्हणजे ते दिवाळी नंतर असत्या ते, त्यावेळी खूप गर्दी असत्या तिथे, एनी टाइम पण हा एनी टाइम पण जास्त असतेच गर्दी पण ह्या टायमिंगला तर खूपच असत्या गर्दी.
हा काय?
हा म्हणजे बर आता कोण जास्त जायला बघत नाहीत आणि ते बघितलंय ना पावसामुळे ते आणी सगळं- काय, आजारी पडतात माणसं. आता मध्ये तर किती दुर्घटना घडल्या.
हा मग.
म्हणजे- न्यूज बघितल्या तर एक एक असं म्हणजे छान पण वाटतंय जायाला, असं म्हणजे की जाव हा. आता आमच्या गावातून सगळी ती पायवारीतुन जाते.
हा हा.
महिना पंधरा दिवसाची अशी. ते जायाला त्यांच्या- छान वाटतंय पण ते सगळं ऐकून आणि वाटतंय की नको बाबा लहान पोरं तेन- कुठं घेऊन जायचं असं होतं ना.
पंधरा दिवसाचं जेवण वगैरे घेऊन जातेत का ते तेनी?
नाही नाही नाही सकाळी जेवण आपण जाताना टिफिन घेऊन जातात घरी म्हणजे घरात- तूनच मग त्याच्यानंतर सगळी अशी सोय केलेली असते जागी जागी थांबायची. म्हणजे ते आपलं तंबू टाईप सगळं घर बांधुन जिरका टाकायचं. तिथंच राहायचं, मग सगळ्यांचं जेवण एकत्र करायचं. मग पहाटे चार- च्या दरम्यान उठून आंघोळ तेन करायची म्हणजे परत आणि सुरू, दिंडी दिवसभर. मग मध्ये तुमची इच्छा असली तर तुम्ही काहीतर खायला द्यायचं. मग मध्ये कुठं तरी थांब म्हणजे आता एखादं मंदिर बघून थांबायचं. की जिथे जेवणाची व्यवस्था तेन असणार, सगळ्या पाण्याची व्यवस्था तेन असणार.
हा, हा हा हा.
ते सगळं तिथं जाऊन जेवायचं परत म्हणजे सुरुच ते कंटिन्यू दिंडी, फक्त रात्रीच एक- सहा ते सात तास रेस्ट करायचं मध्ये-
हा हा कारण ते कंटिन्यू दिवसभर चालून त हे थकत-
हा थक आणि एकेकाला ते कसं एकेकाला पण सहन होतय म्हणजे आपली- अ म्हणजे वयस्कर माणसं असतात सगळे त्यांच्यासाठी काहीतरी गाड्या असत्याती.
हा का?
हा मग त्या गाडीतून सगळे जातात. म्हणजे ज्यांना चालायचा आता कंटाळा आलाय, बाबा पाय दुखायला लागल्यात तर त्याने तोपर्यंत गाडीत बसायचं, म्हणजे असं कंटिन्यू गाडीतन जायाचं नाही.
हा म्हणजे थोडसं पाय दुखायला लागल की मग गाडीमध्ये जाऊन बसायचं आणि नंतर मग-
हा आपल्याला जरा हा बरं वाटलं, ठीक वाटलं की आता हा कमी आहे दुख- खायच तेन तर त्यावेळेला नंतर मग येऊन- परत चालायचं, मग परत चालत जायचं असं. बंदी छान पण वाटतय पण आता ते आपल्या माणस- सानी सगळी एवढी घाण केलीय की तिथं- म्हणजे ते राहणं पण, त्यामुळ आजार वाढायला लागल्यात सगळं.
हम्म, हम्म हम्म.
म्हणजे आत्ता जर तुम्ही जाऊन बघितलं तर ते एवढी घाण म्हणजे एवढी घाण केल्या माणसांनी. म्हणजे देवाच्या ठिकाणी सुद्धा माणसं व्यवस्थित राहत नाहीत.
रहात नाही ह ह ह.
नाहीेत. खूप म्हणजे खूप घाण केल्या, आता आम्ही मध्ये गेलेलो त्यावेळी काय उन्हाळाच होता. त्यावेळी तरी त्यावेळी तरी इतकी घाण होती मग आत्ता तर पाऊस आहे चिकचिक आहे केवढी.
हा ना.
हा त्यावेळी तर किती त्रास होणार, मग माणसांना त्याचाच आजार होतात ना सगळं कसं घाण
मग तिथं तिथं मग लॅट्रिंगची वगैरे व्यवस्था केली जाते का?
सगळं. तिथ मठ असतात मोठं मोठं राहायचं मग, त्या मठात तुम्ही जायचं, तिथं तुम्हाला खोली घ्यायची, राहायला पाहिजे असली तर मग रेंट वरती. आपण बाहेर कस रेंट वरती घेतोय रूम तेन
हा हा.
तसं रेंट वरती रूम तेन घ्यायचं तिथं थांबायचं आणि मग त्या दिवशी एका दिवसाचं म्हणजे एक हजार भाडं असं. दीड हजार काय ते भाडं असत त्याच. मग तिथं जरी तुम्ही गेला, तरी तिथे ते असं म्हणजे लोक असतातच की, हा तुम्हाला रूम पाहिजे काय चला तुम्हाला रूम दाखवतो.
हम्म हम्म.
हा मग त्यांनी तुम्हाला घेऊन जातात तिथे रूम वरती, मग ते आपण राहाय च अस. एक दिवस म्हणजे चोवीस तासाच एक हजार, दीड हजार रुपये भाडं असते.
हां हा.
हा मग ते त्यांना पे करायचं, आणि मग आपण रूम खाली करायची, मग ते दर्शन तेन घेऊन येऊनच जायचं. म्हणजे आपलं बाकीच तरी साहित्य तोपर्यंत सेफ राहत ना.
हो हो तेच.
आता तुम्ही विठ्ठल मंदिरात आत दर्शन घ्यायला गेले की, तुमचा फोन सुद्धा अलाउड नाहीये आत. हा फोन पण अलाउड ना फोन तेन खाली तिथं ते दुकान असतात तिथ फोन ते न जमा करून जायचं, त्यांच्याकडंन परत पावती फाडायची.
हा.
तीस, चाळीस रुपयेची आणि परत त्यांच्याकड फोन जमा करायचा आणि आपण ज्यावेळी दर्शन घेऊन येतोय बाहेर
हा.
त्यावेळेला मग त्यांच्याकडून फोन तेन आपण कलेक्ट करायचं सगळं.
हा का?
असं असतय म्हणजे तुम्हाला साधा फोन सुद्धा अलाउड नाहीये, आत घेऊन जायला.
हो ना.
हम्म, सगळं असं जिथल्या तिथं हे करायला लागते.
हो ना. मोबाईल अलाउड ठेव यला पाहिजे. कधी कोणती सिच्युएशन येते? काय येते? नाही का नाही का.
हा मोबाईल ज्यावेळी तुम्ही आत म्हणजे मेन गेटला एंट्री करताय, त्यावेळेला तुमचा मोबाईल अलाउड नसतो.
हो का?
हा मोबाईल तुम्ही बाहेरच ठेवायचा आणि मगच आत जायचं.
हम्म, हे कसं मोबाईलच चांगला पण वापर आहे आणि ते वेगळा पण वापर आहे. त्यांनी नाही का चांगला वापर नाही करत तेजी फोटो अ हेत
हा मग त्यासाठीच तर मेन म्हणजे मोबाईल तेनी जप्त करून घेतात बाहेरच आणि जर तुमचा आत जाऊ न जर मोबाईल घावला तर, तो कायमस्वरूपी पण जप्त होऊ शकतो ना. मग ते हा मग तेवढं कशाला रिस्क घ्यायची आपण पण.
अरे गेली सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे सिक्युरिटी फुल फुल असेल ना
खूप खूप ज्यावेळी तुम्ही आज जाता एंट्री करता त्यावेळी तुम्हाला चेक करूनच आज सोडतात.
हा हा.
हा म्हणजे ते आपलं मशीनचा वापर करून. म्हणजे त्यांना कळते की आपल्याकड मोबाईल आहे का नाही ते.
हा हा हा मशीन हा त्याच्यामुळे चेकिंग मशीन हा.
त्याची. बुकिंग करूनच तुम्हा आज सोडतात म्हणजे जेणेकरून जरी तुमचा मोबाईल असला तरी तुम्हा तो कलेक्ट करूनच आत सोडायला हा सोडतात आसं असतंय. त्यामुळं खूप
खूपच हे सेफ तिथं म्हणजे आता जाणं म्हणजे खूपच
नाही आताच आत तर जान म्हणजे एका येन ते छान पण आह सगळे म्हणजे माणसं एकत्र असतात बघायला छान असत सगळं असते पण गर ती एवढी भयान हे तुम्हाला जसं दर्शन पाहिजे तसं भेटतच नाही तिथं हां तुम्हाला मा असं बाहेरूनच दर्शन घ्यायला पाहिजे. आणि तुमच्या सोबत आणि लहान मुलं असली तरी त्यांचा पण प्राब्लेम होतय ना, कि त्यांना खाण पिणं व्यवस्थित भेटायला पाहिजे.
हां
आता गर्दी खूप असते आता, आता शनिवारी काहीतरी एकादशी आहेत वाटतं.
हा का मग हे हा हा बोला ना तुम्ही बोला ना तुम्ही कंटिन्यू करा.
हां त्यामुळं कसं एकादशी असल्यामुळे आता सगळी भरपूर लोक जातात आता, आठ दिवस पंधरा दिवस कंटीन्यू सुरूच असतं ना ते, मग आता एक एकादशी दिवशी गर्दी असणार मग दुसऱ्या दिवशी जे एकादस झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी द्वादस असते त्या दिवशी ते रिटर्न काय रेहतात वाटतं गावी
हा ना
हा तुम्ही गेलात ना अस आधी मधी कधी पण जाऊ शकताय बघायला छान आहे तिथं.
हां हां
हां म्हणजे असं जुन्या टाईपच सगळं घर वाडा, त्यानंतर चंद्रभागा म्हणून नदी आहे ति मोठी आघोळ करायला ते
हां हां
हम्म, तिथं पण माणसाने खूप घाण केलीया जाऊन.
आरे आपणचं लोक घाण करतो.
हा त्यामुळंच, हो खूप खूप म्हणजे खूप माणसांनाच त्रास होतोय त्याचा
आपल्याला त्रास होतो ना आपणच चांगले राहिलो चांगलं हे केलं आणि माहित आहे मस्त फुलं वगैरे हे ते नेत आणि तिथंच टाकतात त्या चंद्रभागा नदीमध्ये
पाणी पण सगळं काळं प
खराब होतं, हा खूप कीती घाण मग काय त्याच्या मुळेच ते प्रदूषण हे ते आणि तो तोच पाणी आपल्याला इकडे येतो ना प्यायला. या प्यायला वगैरे- तोच पाणी.
हो. एक प्रकारची ती नदी म्हणजे एक प्रकारचं देवच आहे. पण माणसं त्याचा कस गर्व-
हां. खरंच नेते. एवढी चांगली प्लेटी तेरा-